हा आता हे झाल का नाश्ता पाणी?
गेल होतो धूळ्यातं, ते तिकडं खाऊन घेतलं होतं मी. त्याच्यासोबतच ते पार्सल घेऊन आलते घरच्यांसाठी तेव्हा
आच्छा
त्यांच्या सोबत काम होतं
हा, ते बरं आहे, कॉलेज करा जवळच असलं तर, हा
काय झालं?
म्हंटल कॉलेज करा, जवळच हाय त ते बरं आहे, म्हणजे कसं आहे घरचं घरी येणं जाणं होतं, घरचच खाणं भेटत. हो नाही त पाहे बरेच प्रॉब्लेम होता खायप्यायचे अव प्रॉब्लेम येतात म्हटलं, बाहेर राहिलं तर बाहेरचं कॉलेज असलं त हॅलो
खपाट टोबात नुसतं
हां
एकचा डबा डोबाचं
हा, ते मेसमध्ये जेवण व्यवस्थित नसतं हो, ते काही तेल व्यवस्थित वापरत नाही, मटेरियल व्यवस्थित वापरत नाही तांदूळ व्यवस्थित नसता, बरेच प्रॉब्लेम असता
कधी कधी तर म्हणजे महा मित्र आहेत ना तर तर तेल तेलची पुरी भारी येते म्हणे, कधी- कधी वरण तर पुरं पाणी - पाणी येतं
हो म अन ते काय करता वरणमध्ये सगळे पीठ टाकतात घट्ट दिसाय पाहिजे म्हणून वरण त्याला चव नसते, हा
भाज्याबी ते तेल एकदम ख खराब तेल वापरतात, आणकी तेल कसही वापरलं तर काय कळते आपल्याला असं आहे ना?
सस्त वालं वापरतात त्यांच पाणी टाकतोय
हा, आ हा सर कॉलेज आपल्या जर्जगाव धूळ्याकडे आहे ऑपॉर्च्युनिटी कमी आहे. नंतर जॉब साठी, इकडेच यायचं आहे, बरोबर ना?
हा म तेंव्हा बॅचलर राहतात ते काय म्हणून आता, बरोबर एकाला बनवतायत एकाला खिचडी थोडं बाजूनंच लागत ना काही?
हा, हा
म्हणून बाहेरच काय ते घरचे बी
ते कसंय जॉबला मग जॉबला एक दोन वर्ष वांदे झाले तर चालतं, मग लग्न होऊन जातं नंतर है ना?
हम्म
हम्म- हम्म, काय टेन्शन नसतं
गाडी गुडी कोणती तुमच्या जराशी?
माझ्याकडे आता ऍक्टिवा आहे
हम्म
फोरव्हिलहर काही घेतलेली नाही, अजून काही गरज वाटत नाही, म चालू आहे तोर्यंत ते चालतोय मोठ्ठ फोरव्हीलर
तुमचं असं पा पाच दहा पण मिनिमम पंधरा वीस किलोमीटरच फिरण पण चालत्या तुह्या बरोबर, तुम्हाला सिट या
सिटी का?
प तुमचं डे. तुमचं डेलीच रनिंग किती जात?
रेनिंग माझं तीस किलोमीटर वन साईड आहे साठ किलोमीटर डेलीचं रनिंग आहे माझं.
ऍक्टिवा हाय तर बर पडत.
ऍक्टिवान नाही जात मी मी बसनी जातो त्याच्यामुळे. जास्त डिस्टन्स असल्यामुळे, हा म्हणजे बस म्हणजे. सिटी बसने जातो.
अच्छा.
हा हा हा.
ते कसं आहे बस स्वतःची स्वतःची गाडी ना जवळ असल्या तर मग ते. परवडत, जायला यायला ट्राफिक भरपूर हाय सिटी मध्ये.
आणि तचा हजून चालुये.
हा?
हा सुट्टी होती, आज मग ते सगळं सुट्टी असली की काय नोकरीवाल्याचं. भाजीपाला आणा किराणा आण. मग ते सकाळी भाजीपाल्याला गेलो हा?
हा बा, हो हो, बाजीपाला मग ते सगळं. प ते परत मग, उद्यापासून कस टिफिन साठी मग ते. भाज्या प्रीपेड बी करून ठेवायच्या सगळ्या.
बाज्या बी तयार करून ठेवायच्या.
हा
तपे का थोडासा. बॅकग्राऊंड चा प्रॉब्लेम हाय ना दोन मिनिट.
हा ठीके ठीके, चालतंय. चालू दे येऊ कारण, बंद नाही करता येणार ना आता. ह? हा हा, हा हा, बाकी?
घरी कोण कोण असतं?
तर को नंबर बेच करू.
हा बोला आता.
हा म्हटलं घरी कोण कोण असत? घरी कोण कोण असत?
अहो आम म्हणजे मी तर धुळ्याला आत्याकडे राहतो लहानपणापासूनच मीर सर पासून येत माझं जे माझं जे गाव आहे ना ते तुम ां
कुठे येतंय.
नंदुरबारच्या पुढं ते आणंतोली म्हणून गावे.
अच्छा.
तर तिकड राहतो मी मला वडील नाहीत लहानपणा पासून. त्या
अच्छा.
हा हा हा.
साचा -
आवाज कटतोय.
लहानपणापासून इथं होतो हॅलो हॅलो.
हा म्हणजे पहिलीपासून ना.
आ लहानपणापासून होता तो हितच आहे.
अच्छा चांगलं आहे ना मग.
कारण की आमच्या गावाकडं आमच्या गा- आमच्या गावाकडं ना गुजराती शाडन लागायचे सगळ्या.
अच्छा ते त- बोर्डात येऊन जातं मग त्याच्यामुळे. गुजरातची बॉर्डर येते त्याच्यामुळे. हा ह मग ते सगळं गुजरातीचं असेल तिचं शिक्षण बी.
हा आणि आमच्या आजूबाजू जवळ हे पण नव्हतं आमचं जे गाव होत ना. ते इकडनं तुम्हाला सांगतो पंधरा किलोमीटर नंदुरबार होतं. आणि जे गुज- अ निझर नावाचं एक हे होतं सिट होत छोटंसं.
हा हा हा.
तर ते पण पाच सहा किलोमीटर दूर होत आणि इकड म्हणजे सात- तापीच्या त्या साईटला महाराष्ट्र होतं. तापीचा एक साईटला गुजरात आणि एक साईटला महाराष्ट्र होतं. तर त्या दुसऱ्या साईडला जायला जायसाठी पूल ते नाही होता तर आम्हाला पंधरा किलोमीटर फिरून जायला लागायचं जेव्हा लहानपणी मी जेव्हा लहानपण -आता पूल बनलेला आहे तिथं. तर पहिले आम्ही तर आम्ही- म्हणजे त्या टाईमाला पंधराशे किलोमीटर फिरून जावं लागायचं त्या साइड ला जायचं महाराष्ट्रला जायसाठी. माग इकडं आप पाठवलं होत आपल्याकड मग तिकडं येत आता सगळं. इकडचं आहे बाबा म्हणून पोरं इकडेच करून राहतात.
हा आणि म्हणजे थोडक्यात आई वडील- म्हणजे आईवडील तिकडे गुजरात आणि महाराष्ट्रातच फक्त गुजरात साइडला बॉर्डरवर आहे.
म्हणजे आमचं जे मेन गाव आहे ना ते महाराष्ट्राच आहे पण जमीन तिकडे आहे ना. म्हणून तिकडं जातो आम्ही तिकडं राहायला.
अच्छा. म्हणजे किती? भारीय महाराष्ट्रात राहतय गुजरात पण जमीन.
हा आणि तिथं लय नियम आहे गुजरात मध्ये जर कधी आता- तुम्हीच आता महाराष्ट्र चे रहिवासी आहेत तर आमची जमीन घ्यायला तुम्हाला घेता नाही येणार कारण की तुम्ही- असा नियम आहे की गुजरातचीी जमीन आहे ते गुजरातच गुजरात सरकार गुजरातचे जे राहणारे-
हां अच्छा मग त्यापेक्षा म ते गुजरात- हम् हम
तर आणि समजा आता आम्ही जर गुजरातवाले जर कोणी स- गुजरातच -रहवासी ते महाराष्ट्रात जमीन घेऊ शकतात. पण जे महाराष्ट्राचे रहिवासी आहे ते तिथं जमीन नाही घेऊ शकत.
अच्छा.
आता आपल्या हितं कसं. आपल्या इथं ना शिरपूर कडून आता आमच गाव आहे ना तरी साठ किलोमीटर येतं. तर तिकडन तापी नदी ची पाईपलाईन केलेली आमच्या गावाकडे टाकी भरायसाठी आमच्या गावाची मुठी टाकी- ही भरायसाठी केलेली आहे तर तिथं जातो आम- तिकडनं त- पाच, दहा किलोमीटर गाव आहे पत्रय म्हणून. तर त्यांनी पाईपलाईनचा अर्ज टाकला तर तर गुजरात सरकार न मंजूर केलंत. खाली रोड आहे भाऊ समजा तुम्ही खड्डा खांदला भविष्यात जर- पाईपलाईन फुटले तर तुम्हाला रोड खांदावा लागल. आणि आमचं इथं ट्रॅफिकच हे होईल तर खूप नुकसान होईल आमचं. पुढे लगेच टोल नाका पण असं त्यांनी नाही म्हटलं तर ते- पाईपलाईन सुद्धा नाही तिथं आमच इथं म्हणजे आमचं-
म्हणजे हा हा.
इथं बॉ बॉर्डर आहे ना तर रोड बॉर्डर आहे आमच्या गावाची.
अच्छा मग आता काका काकू तिकडे गुजरातच्या गुजरातच्या रहिवाशी म्हणून राहता का? तिकडे
माझे जे वडील आहेत ते गुजरातला आहेत माझे जे काका आहेत ते फॉरेस्टमध्ये आहेत. ते महाराष्ट्राला आहेत ते हा ते तडोद्याला राहतात. आणि एक जे ते आता इकड आलेले आहेत ते लॉकडाऊन नंतर इकडे येऊन लागलेच आहेत.
हा हा.
तिकडं म्हणजे जास्त हे नव्हतं ना जाऊ बोईत- चालू चालू इ नाहीघाल एम. आय. डीसी आहे ना आमच्या गावाकडो. तर तिथं भरजी नाहीघाली होतीी ब की हायच ब तिक इकडे येऊ लागले तर इकडे सेटल झाले ते आता.
अच्छा पण मग ते तिकडे जमीन येत तिकडे तर रहिवाशी- म्हणून दावाय लागत असेल ना की गुजरातचे रहिवाशी आहेत असा.
दाखला तिकडचा आहेे सगळं तिकडचं आहे आमचं. फक्त ते एक फॉरेस्ट मध्ये काका लागलेले ना तर त्यां- चं जे ते ओबीसी, ओबीसी सगळी इकडच आहे म्हणजे माझे जे- दुसरे काका आहेत ना. म्हणजे माझ्या पप्पांचे भाऊ माझ्या बाबांचे भाऊ.
हा हा.
तर त्यांच्या रेशन कार्ड मध्ये नाव टाकून सल त्या टायमाला चालून जायचं ना तर इकडं करून घेतलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राचं आणि तेव्हा भरती झालेत.
अच्छा ते इकडे महाराष्ट्राच्या रहिवस दाखवून इकडे भरती केली त्याच्यामुळे. इकडे भरती झाली आहे ना हां.
झालेली तर आधार कार्ड, आधार कार्ड, जर का एवढं का? हे नाही होतं ना. की हे कोण? काय कोण? आहे ऑनलाईनचा जमाना नाही त्या थोडा फार जायचं.
हा हो जायचं ते हा बरोबर आहे.
चालेल चालेल.
ठीक आहे चालतंय. मी करू का? इकडून.